हा बलाओ. काय कुठाये.
आ ऑफिसमध्येये.
ऑफिस मध्ये, दिवसभर
काय नाही उ जाय दोन तीन मटेरियलची काम होती जरा आता अमित मिस्रींचे काम होत. त्यांना मटेरियल दिलं.
अमित मस्री ना भटेले तुम्ही? हटरच पाउसच झाल नाही. अले लत्सते.
होय. दिला मटेरियल. अ काय वायपर ब्लेड घेऊन गेले.
वायपर ब्लेड घेऊन गेले. चालोय का?
ऑइल बदली काय काय कुठल्या कुठल्या गाडी झाली.
काय ऑइल बदली जायज आज उद्या करणारे काय गाडी चालू. आजच नियोजन काये संध्याकाळच.
आता काय जरा बाहेर येणारता रंकाळ्यावर फिरायला जाणार.
बघुया काय, हम्म आता बंद करून आवराय जरा इकडे तिकडे जरा जाऊन यायचं.
रंकाळ्याला चालते.
हम्म.
इकड इकडच साडला काय त्या बाजूला.
या साईडला रंकाट टॉवर इकडनं.
गोल्ड गोल्ड का म्हतास अलिपणाग ओल्ड.
हम्म.
ओल्डचये. भारी, बाकी काय?
बाकी काय नाही तुमचं पोरग काय म्हणते त्यां काय करालाय काय?
काय ते गाडी दिलं ती भेटत्यात बघितलेली खटक्यामध्येचं खटक्यामध्ये प्रॉब्लेम होता खटका ओ एकशे पन्नास रुपयेचा खटका आणि तो इथं टेबी रोडला होता वीस रुपयाला. किती गेल. किती घेतल त्यांनी एकशे पन्नास रुपये घेतले आणि तेच भावाच्या दुकानात लावलोय ते म्हणलं खटका गेलाय ते म्हणत वीस रुपयाला खटका येतय. तिबी रोडला आम्हाला वाटलं दुसरं काहीतर प्रॉब्लेम झाला असल ओ ते घटक्यामध होय ते खटक्यातच प्रॉब्लेम होता इलेक्ट्रिकल तो म्हणला वीस रुपयेला येते खटका ह्यो आणि आम्ही देऊन आलो एकशे पन्नास रूप काय ते आहे इलेक्ट्रिक गाड्या कर आहो पुण्यात इलेक्ट्रिक गाड्या भरपुर आहेत की
हो होय.
बरं हाय ते
होय हो ते परवडतं आता कसं आहे. परवडतं त्यामुळ ती सगळी, ही झोमॅटो हे
तेच की सगळी सगळी इसकळत पुण्यात कनी अरे हे पैसे किती माहिती काय त्यांचे, पस्तीस हजार आणि तीस हजार रुपये लावा.
आहो तुम्ही जरी चेतक घेतली की नाय तुम्हाला परवडतंय ते.
चा विषयच नाही ह्याच्या खालती तीस, पस्तीस हजार रुपयाला गाड्या आहेत.
आहेत की आहे की मिळतात. ओ पस्तीस, चाळीस हजारां खरं कसं आहे. त्याज सर्व्हसला प्रॉब्लेम आहे. तुम्हला दो दोन वर्ष वाटणार बाबा हे अस काय खर नंतर परत प्रॉब्लेम होते ओ, हूं ते काय ती आहो दिल्लीला गल्ली आहेत ते सगळं करून देत्यात.
ते त्याला आमच्या साहेबांनी ते गाडी काही बघितलेली का नाई ती बी त्यांच कंपनी सगळ असेंब्ली मागून घेतलेली.
हा.
हा.
ते करून देतात. सगळे आता थोड्या दिवसात चायनावरना अस त मिळेल जी आता डिझेल कन्व्हर्शन किट सुद्धा आहे. माझ्याकडे एक कंपनी आहे. हे सगळं डिझेल का इंजिन काढायचं आणि, तिथं ते अल्ट्रानेट करून देत्यात. बॅटरीचे ते सगळ आपल्या गाड्या सुद्धा आहेत. आता जुन्या आपल्या ऍक्टिवा आणि चेतक होत नाय का स्कूटर त्याज ते किट आलय.
हा कीट आलय की,
होय. त्याला ते बसवायचं डायरेक्ट ते चालतंय सगळ इलेक्ट्रिकचच ते गाड्यांचं किट
होय ते ऍक्टिवाला बघितली कर केलेलं एका एकशे दहा किलोमीटर जात्या
हूं
किट आलय. ते किट महाग पडतय ओ असं म्हणत्यात.
नाही तिकीट महाग पडतय खर बाहेरची अजून किट आपल्याकडे आलेली नाहीत ओ बाहेर परवानगी म्हणजे इंपोर्टे करत ना त्याला पण परवानगी आलेली नाय. बाहेरच्या किटला ती जर आली तर चांगले य ते परवडतय.
हा. ती जर आली तर चागलीय परवडत्या.
हं
हा हा बेंगलोर ची कुठलीतरी कंपनी आहे तिनी एक हे केलेलंय. हिट केलेलय.
अहो चायनाच्या बऱ्याच कंपनी आहेत. ते सगळं करतेत. हो मी बघितलंय आता त्या भरपूर म्हणजे चांगल्या प्रमाणात करून देतात.
अ किट?
हा किट किट आहे चयनाच.
हा.
ते डायरेक्ट आपल्या इथं अल्टरनेट किती साईज प्रमाण करायच ऍडजस्ट आणि जथ ते . व्हायचं डायरेक्ट.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
आता चायनामध्ये हा. चायनामध्ये फिफ्टी पर्सेंट जवळजवळ सिक्स्टी पर्सेंट सगळळे इलेक्ट्रिकच आहेत.
हो
आता चायनाची सीएटीएल म्हणून कंपनी आहे सीएटीएल. तेनी परवा एक गाडी लाँच. केले एक हजार किलोमीटर त्याला एवरेज आहे.
एक हजार हा मग काय. एवढे.
होय. मोहित.
मोठठ्या गाडांना एक हजार फी एक हजार तर बारक्याला किती आहे . हे.
तेचा कि कारची. कारच सांगवलं मी हा सिडान कारची आहे ती इलेक्ट्रिक चलाय आता आपल्याकडे विनफास्ट ची गाडी आली त्याला पण चांगली आहे ती गाडी.
गूळ फास्ट.
विनफास्ट तिकड मुडशिंगी रोड ला आहे बघा गाडीच शोरूम विनफास्ट.
ना त कुरियनचा.
अ व्हिएतनामची कंपनी आहे. ही चांगली आहे गाडी तिला पण एवरेज चांगला आहे.
पस जी नाही देेतला.
हम.
हम ती बघितली भाऊजी आमची तीच घेणार होते पहिला विनफास्ट. पण टू व्हीलर भी आहे त्यांची टू व्हीलर भी आहे त्यांची. होय टू व्हीलर अजून यायचे पण आहे यांची गाडी.
आता कस आहे माहि आहे काय हे आता सुजुकी ह्या गाड्या पुढच्या येणाऱ्या काळात त्यांचं. हे कमी होणार मार्केट कॅप कारण ते जास्त इलेक्ट्रिकल. इलेक्ट्रिक मध्ये बघितले आता कुठ येणार हे विन फास्ट व्ही वाय डी कंपनी येणार. ह्या कंपन्या सगळ्या म्हणजे हे रिव्होल्युशन आहे. ति त्या पुढच्या सगळ्या पुढच्या येणार आहे इलेक्ट्रिक फिवेल सेल वरच्या गाड्या येणार.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
म्हणजे हाड्रोजन वरच्या ह.
हायड्रोजन वरच काय ते आमच भाचा म्हणलंय हायड्रोजन.
हम्म हायड्रोजन वर. इलेक्ट्रिक आपल्या इकडे म्हणतोय खरं चायना ऑलरेडी कॅप. कॅप्चर केलंय सगळं म्हणजे कसं आहे हे युरोप देशात. त्यांना त्या हायड्रोजन तसा हे नाहीे अवलेबिलिटी नाहीय. तुमचा हायड्रोजन हा जपान इंडियामध्ये चालू शकतो. तर अ---. इथं हेच इकडे चालू शकत नाही ऑस्ट्रेलिया. असाय. जिथं पोल्युशन तुमचं जास्त तिथं तुमचा ह---. हायड्रोजन चालू शकते कंट्रोल करायला.
तेच म्हटलं आता कोण्याच्याच बघतो.
आता हा मोठ्या एक्सपान्शन मध्ये कमर्शि यल व्हेईकल सगळे हायड्रोजन वरच येणार ओ ट्रेन म्ह ना ते असं आहे खरं हे तेवढं कार सेगमेंट कमी होणार. तर कार हे इलेक्ट्रिक मध्ये मिड सेगमेंट ला चांगलंच आहे. अरे मी तुमचा ऑलरेडी आपण आता म्हणतोय ना का पुढे इलेक्ट्रिक राहणार नाही खरं ऑलरेडी आपलं सोलर पॅनल बसवलेत. त्यातनं त्यांना झिरो हे इन्व्हेस्टमेंट व्हायचंय ओ झाल्याच ओ त्यांना बाकी चार्जेस काय लागत नाही ज्याला सोलर पॅनल घरी बसवल्यात.
हा.
त्यांना फायदाच आहे ना. त्यांचं चार्जिंग फुकटातच आहे ओ सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे.
हा असं आहे.
त्यामुळे परवडतंय आता चायनामध्ये पण सगळं तेच आहे चायनामध्ये सगळं सोलर पॅनल तेन सगळ्या चायना मेजर कंपन्या आहेत.
त्यामुळे त्यांना परवडतंय त्यांनी मार्केट कॅप जास्त घेतलाय.
हा.
असं आहे कसं आहे हायड्रोजन वर तर येणार. तस नाहीये हायड्रोजन च्या इंजिनची कॉस्ट पण जास्त असणार परत. ते जनरेट करायला हायड्रोजनची पण प्राइस जास्त आहे. मग ऍव्हरेज देणार कारण त्या प्रमाणात ते हे पण आहे त्याची कॉस्ट फि पण जास्त येणार गाड्यांची
कुठं तर मायनस बेनिफिट असणार की
हम्म आता डिझेल तर काय ऑलरेडी बंद झालंय सगळीकडे. मोस्टली सगळ्या गाड्या चालू आहे खरं ते लिमिटेड गाड्या. चालू आहेत ओ कारण जे ऑडी सारखे आहे किंवा बि एम डब्ल्यू सारख्या या गाड्यांनी बंदच केलंय ना ओक्स वॅगननी ग्रुप वाल्यांनी डिझेल.
बंद केलं.
होय ओक्स वॅगनं बंदच केलंय की डिझेल गाड्या बंद केल्या त्यांनी होंडानं बंद केलंय. पेट्रोलच ठेवलं ना आणि हायब्रीड
हा. मी मी तेच म्हणतोय रेंज. चांगली आहे म्हणजे पुण्यात जाऊन घेऊन यायची म्हणतोय गाडी टू व्हीलर
नाही ते एक तुम्हाला पाहिजेल तर एक स्टडी करूया तसं. त्या प्रमाणात ते पण हे करून घेता येतंय. कुठली चांगली आहे काय आता माझा एक भाचा आहे कनि सांगलीला त्यांच्या म्हणजे ते ते पंपाचं तेन कामं करतोय म्हणजे सगळे सेल्स त्याच्याकडे आहे. तर त्यांच्या त्या ऑफिसला त्यांनी इलेक्ट्रिक व वापरल्या गाडी काढल्या तर ते तीन वर्ष झाली. तर तो नुस्तं पळवतोय बघा म्हणजे जवळजवळ एकशे दहा पर्यंत त्याला ऍव्हरेज पडतंय बॅटरीचं साधी आहे एकदम. एकशे दहाच्या आसपास आहे आणि गाडी स्वस्त आहे की तिनी काहीतरी चाळीसच दसऱ्याच्या दरम्यान घेतलेली
कवा घेतलेली?
अं म्हणजे एक दीड वर्षापूर्वी
हा
एक मिरज काय ते मिरज रोड ला काहीतरी शोरूम आहे सगळ्यांच त्यांने घेतलेली खर चांगलं आहे म्हणजे
रेंज चांगली गवले
हम्म रेंज तशी मिळते म्हणजे ज्या अऑल्टरनेट बॅटर केले हा सगळा गेम आहे की नाही हा ट्रिक चा सगळा बॅटरी वर आहे किती कॅपॅसिटीची तुम्ही बॅटरी वापरताय
त्याच्यावर आहे
त्याच्यावर आहे सगळ तुम्ही बॅटरी जास्त कपॅसिटी ची घातली की त्याप्रमाणे तुम्हाला ॲवरेज पण जास्त देणार
हम्म
बाकी गाडी काय काय
हबडवर चालली
होय आम थांबा की हॅलो
हा बोला ओ
कुठे कुठे आता डिलिव्हरी काय कॉल
कॉल अजून तर कोणाचा वाजला नाही ऑर्डर काय पडले नाही अजून काय
ते ऑर्डर आली की कसं वाचतय
वाजते ते कॉले मेसेज टीच ऍप्लिकेशन ऑन केलं हा अलर्ट अलर्ट वाटतंय
व
हम् चालतय
हॅलो हॅलो
बोलो बोलो बोलो हॅलो
उद्या काय काय नियोजन
उद्याच काय रविवारी आहे, गॅरेज वर जाईल
होय गाड्या कुठल्या याची दुसऱ्या आणि